आवाज येतोयं.
हा येतो येतोय बोला.
कस मग काय आपलं शिक्षण काय झालं?
हा माझं एम बी ए झालेलं आहे. हा आणि तुमचं काय झालेलं आहे?
डिग्री.
डिग्री कोणत्या ह्याच्याम
दोन मिनिट दोन दोन मिनिट काय म्हटला?
हा बोला तुमची डिग्री झाली, हा डिग्री झाली हे कशामध्ये कमप्लीट हा आवाज येतोय.
हॅलो! आवाज येतोय, तुम्ही बोलत राहा बोलत राहा.
हा मेकॅनिकल डिप्लोमा केलाय, मी मेकॅनिकल.
ह अच्छा अच्छा!
तीन वर्ष मेकॅनिकल डिप्लोमा करून, आता रेमंड कंपनीमध्ये जॉब ला आहे.
अच्छा! काय आहे? तुमचा प्र. प्रोफाईल काय आहे. तुमच्या तिकडचा.
प्रोफाईल म्हणजे, आता मेकॅनिक मेकॅनिकल डिप्लोमा झालायं त्यामुळं आपलं जे तिथं जे गाडीचे काम असतयं. कंपनी जसं रोपवे क्रेन. परत हिटर म्हणून, असतं ते ती सगळे त्यांची कामं असतात.
अच्छा! मग तुम्हाला तुमच्या कॉलेज कडूनच ते भेटलेलं का?
हो हो कॉलेजकडून आलती इंट्र इंट्रनरशिप होती. त्यावेळी मी रेमंड कंपनीत त्याच कंपनीत एक वर्ष काम
हा. अच्छा! हॅलो! हॅलो!
हा तुम्ही थोडं नेटवर्क मध्ये येता, का हॅलो! हॅलो!
हा ने
हॅलो! नेटवर्क मध्ये या कारण, हा आता आवाज येतोय. हा आता आवाज येतोय.
हा मग त्यामुळं तिथला अनुभव होता. त्या कंपनीतला मग कॉलेज झाल्यावर, तिथेच कामाला लागलो डायरेक्ट. आसं.
अच्छा! अच्छा!
हा तुमचं कसं झालं कॉलेज?
हा माझ ह मी कॉलेज इथे मुंबई युनिव्हर्सिटीला कंप्लीट केलं आहे म्हणजे माझं इथं पूर्ण झालं आणि माझ जे एम. बी. ए. च पुढचं शिक्षण मी दिल्लीला कंप्लीट दिल्लीला पूर्ण केलंय कारण माझ्या मिस्टरांच तिथं ट्रान्सफर झालेलं ना अ तिकडे बदली झालेली त्याच्यामुळे आम्ही तिथे होतो. त्यावेळेस मी माझं बाकीचं शिक्षण तिथे पूर्ण केलं आणि मी ते मी नोकरी पण केली ते पण करत होते आणि जेव्हा आम्ही तेे इकडे आलो आपल्या दक्षिण भारतामध्ये हेःम्हणजे महाराष्ट्रात,
ह बर. कॉलेज मध्ये तुम्हाला सगळ्यात आवडणारा सब्जेक्ट कोणता?
असं आवडीचा म्हणायचं झालं तर मला वाचनाची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मला कोणतंही पुस्तक दिलं तर मी वाचतच असते हि. असं अ आवडीचा असा कधी विषय नव्हताच पण मला मराठी पण आवडायला वाचायला आवडायचं हिंदी पण आणि इंग्लिश पण आणि माझं तसं अर्थशास्त्र होता विषय त्याच्यामुळे अर्थशास्त्र पण मला आवड तच प्रत्येक पुस्तकाच कस ते एक विषयाच एक वैशिष्ट्य असत आणि ते सगळ्याच हेच्यामध्ये मला आवडच होती.
हो हा ते पण आहे, कस असतय जर आपण मन लावून त्याच्यात हे केलं ना म्हणजे सगळ्या हेची आवड होते.
हा आवड होते आणि दुसरी गोष्ट अशी होती की अ तुम्ही त्या विषयाला तुम्ही कसं बघता हे पण महत्त्वाचं जर आपण एखाद्या विषयाला कस ब खूप कठीण आहे आणि मला जम म्हणून ज आपण बघत बसलो भीतीन तर आपण त्याला कधीच म्हणजे स्वीकारू शकत नाही,
हो आणि ते कधी जमणार पण नाही मग पुढं,
हा जस आपण गणिताला जशी मुलं भिततात. बाबा गणित खूप आवड असते
अ टेंट मध्ये होतो मी आणि, गणिता विषय लय अवघडणार-अवघडणार मग नंतर मी जं टेंट झाल्यावर दहावी झाल्यावर डायरेक्ट डिप्लोमाला अँडमिशन फस् ते मिसटला मला गणितमध्ये सगळ्यात-सगळ्यात मार्क जास्त सगळ्या विषयापेक्षा
अच्छा,
हा ते भीती बसलेली असते ना आपल्या म्हणत एखाद्या विषयाबद्दल त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्यासाठी हा खूप कठीण आहे पण तुम्ही त्या विषयाची जर मैत्री केली म्हणजे त्या भी घालून त् त्याला बघितलं तर तुम्हाला त सोच वाटतो. जसं तुम्ही अभ्यास करायला लागाल तर त्या पद्धतीने
होय,
तुम्हाला कोण तुमचा कोणता आवडीचा होत तुमचा
तस आवडीच म्हणजे मी मी सगळ्या सब्जेक्ट मध्ये सगळ्यात म्हणजे सगळ्यात चांगलं होत त्या सर्व सब्जेक्ट घेऊन मी अभ्यास करायचो. कुठलेले याला जास्त कराय त्याला कमी तसं नाही सगळे एक समज
अच्छा अच्छा मग पुढे तुमच तुम्ही डिग्री पूर्ण नाही केली का?
डिग्री केली तीन वर्ष डिप्लोमा केला डिप्लोमाच्या तीन वर्ष तीन वर्ष डिग्री गेली,
अच्छा
मग बॅगचा एक डिग्री राहिलेला बॅगचा सेकंड सेमेस्टर चढला राहिले बॅगचा एक तो एक सोडवला आता एक महिना दोन महिने झाले तो पण क्लोज झाला
अच्छा म्हणजे तुमच बीटेक झालेले आहे
हो तुम कोणत्या कॉलेज मध्ये होता
नाही इथे नाव नाही आपण सांगू शकत
बर
हा ते आपण असं हे नाही करू शकत
हा हा ओके ओके
अच्छा मग तुमचं एकंदरीत कॉलेज शिक श् चांग झाले आहे आणि तुम्ही आ चांगल्या नोकरीवर आणि तुमची स्केल पण चांगली असेल मग
हो ह हो ल आहे चांगली पेमेंटची आणि आता सहा महिन्यात आणि पुढं होईल आता जरी कॉलेज जरी संपला असलं तरी किरकोळ काय ना काय अभ्यास चालू असत साधा स्पर्धा परीक्षा द्यायची त्याला चालू आहे सग
अच्छा
हम्म
हा मग वेळ काढून त्याच तुम्ही सराव करू शकता घरामध्ये रोज एक दोन तास तरी
आपल्याला काही काम नसतं ना कामावरून आले की घरी अस त्यामुळे ते होन जाते तेवढे दोन तीन तासात अभ्यास
अच्छा चांगला आहे ना म्हणजे तुम्ही तुमच एक दैनंदिन हे बनवलेलं आहे
हम्म म्हणजे शेड्यूल शेड्यूल तयारच आहे रोज काय करायचं काय नाही तेज
अच्छा
मग तुम्ही आता काय आणि सर्व काय करता काय फक्त
आणि मी पण माझ मला ज्या गोष्टी आवडत त्या गोष्टी मी करत असते हम जस की मला पुस्तक वाचायला आवडत तर मी वेगवेगळे पुस्तकं वाचत असते मी अर्थशास्त्र स्तरावरची पण पुस्तक वाचत असते
बर
असतात ते पण पुस्तक वाचत असते कादंबरी पण वाचत असते जे मिळेल ते वाचत असते मग ते इंग् इंग्लिशमध्ये पण हिंदी मधे पण मराठी मधे पण तर तु मला म्हणजे साहित्याची आवड आहे हा हा साहित्याची आवड आहे मला कशा त्यामुळे माझ्याकडे मग कुठेही जरीेले आणि मग तथ कुठ एखाद्या कोणाच्या शेजाऱच्यात किंवा कुठेही जरी कोणाच्यात एखाद पुस्तक दिसलं आणि मला जर वाचाव वाचायला हवं असेल तर मी त्यांना ते मागून घेते वाचते आणि पूर्ण करून त्यांना परत नेहून देते
ववेगर जेव जेवणाला लाच शलागरे वाचायला लागनार नाही
हा हा म्हणजे अ ते छंदच आहे त्याच्यामुळे मला ते आवडतं दुसरी गोष्ट मी आरोग्याविषयी पण जागरूक आहे आरोग्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पण मी चांगल्या गोष्टीने बघतो म त्याला आपण व्यवस्थित ठेवण हे पण आपला गोल असलं पाहिजे.
होय तेे बरोबर आहे आपली हेल्थ व्यवस्थित राहावे त्यासाठी पण काय पण काय काय तर करावायचं. आणि बाहेरच जनरल नॉलेज घेतल्याशिवाय ते आपल्याला समजणार
हा त्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात
बोल हो बोला हॅलो.
हा तुमचं कसं आहे मग?
आमचं म्हणजे पुढे आता बघू स्पर्धा परीक्षाला आता जे आता एक सहा महिने झाली तयारी चालू आहे. त्या आता काही पेपर आता फुढल्या वर्षी आहेत ना त्यामुळे आता परवा नेटचं पेपर झालं नेटच पेपर खूपच डिप म्हणजे मी नव्हतो माझी सिस्टर आहे ती करत होती. हम्म हो ते होय त दिल्या आता मी नेट मध्ये एवढं उतरलो नाही कसं असते काय म्हणतात मुलींचं डोक अभ्यासात जास्त चालतं.
असं पण काय नसतय अ मुलींच डोक चालतंय असं मुली अभ्यास करतात मुलांचं लक्ष थोडस विचारत होत पण मुलं पण असतात मुलं पण असे पहिल्यांदा नंबर वगैरे काढू शकतात ते पण स्पर्धा
मुलांच्या पेक्षा जास्त मुलीसनी जमते ना अभ्यास आता ओव्हऑल इंडियात बघीतल अस तर मी त्या म्हजे स्टडीच्या जागी आपलं टॉप लेवलला हाय.
हा आहेत, त्या प्रथ प्राथमिक ते आहे, नाही मुलं पण असतात तुम्ही आता तुम्हाला बघायच झालं तर बिहारची मुलं ते आय. ए. एस. ऑफिसर असतात परत ते नेटचे जाऊन अगदी परीक्षा एकदम व्यवस्थित पाडतात परत यू पी, जे असतात ते पण त्या ह्याच्यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये खूप पुढे असतात. आणि हरियाणाची म्हणाल तर की जी मुलं असतात ते खेळण्यामध्ये खूप पुढं असतात.
हम्म
मुलं असतात ना, मुली पण असतात, पण माझ्या मते बघायचं झालं तर मुलं खूप असतात त्याच्यामध्ये
बर
खूप असे, अ हे, असतात अग्रेसर असतात.
हम्म
गोष्टी मध्ये
हम
म्हणजे तुम्ही, मला काय म्हणायचं आपण आपल्याला कमी नाही लेखलं पाहिजे. अभ्यास खरं जर केला तर आपण करू शकतो इझिली.
ह असं, या ऑल इंडियात काही गोष्ट नाही की, अभ्यास केल्याशिवाय होणार नाय अभ्यास केला तर सगळं होते, हम्म
आणि केलं तर, तुम्ही पास पण होऊ शकता.
होय, होय ते कसं, एक एक मुलांना कसं असतय, भीती असते, बाबा, हे मला येणार नाही. तिने, कधी ते त्याच्या डीप मध्ये जाऊन कधी त्याचा अभ्यास केलेला नसतो, वरच्या वर अभ्यास करून तेवढा हे होणार त्याच्या खोलात जाऊन बाबा याचा काय अर्थ होणार, हयाचं काय केल्यावर काय येणार? ते सर्व अभ्यास करायला लागणार ना? असं, असं हम्म
ठीक आहे, मी एक तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू?
हो, ओके
बघते